अजेंट आहे माझा
हो येतोय ना येतोय ना माझा येतोय ना तुम्हाला अच्छा काय चाललं न काही नाही सध्या आता कसं दुपारची वेळ कशी असते बघा निवांत असते काम वगैरे आवरलेली असता म्हटल चला आता कसं म्हटलं आपला वट सावित्री पौर्णिमेचा सण येतोय जवळ मम चाललू होतो त्याच्यावरच चर्चा करायचं काम वगैरे असं हो हो
आणि तुमच्याकडे हम्म आच्याकडे का सु स अ म्हणजे सगळं आवरायचं सगळ सकाळी काम करून सगळं आणि जायचं वडाला जायचं तिथं पूजा ते करत तर सगळे मिळून जातात ना परत दोरा वड्याच्या झाडांना दोरा वगैरे गुंडाळतात परत परत एक क ल हजे कुंकू लावून ओटी ते भरतात म्हणजे हा असं स हे कच तुमच्याकडे कसं करतात
आमच्याकडे बघ आमचं तसच आहे म्हणजे इथे शेजारी नां म ी रेत काही अंतरावा तर आम्ही सर्व सकाळ का छान मस् तयारी करून बघ पातळैरे सर्व साडी अ आपली पैठणी साडी वगैरे काही आता कलंजलीच जास् फॅन झा खलांजली पठणी सणांसाठी जस्त जे बघा सध्या अ ती सर्व म्हणजे आवरून वगैरे छान देवाचं ते आपलं पूजेसाठीाट असत त्याच्यामध्ये अ वेगवेगळ्या म्हणजे पाच प्रकारची पान फुलं बेची पण अ त्या मोठी भरण्यासाठी गहू वगैरे घेतो सोबत आणि आंबे वगैरे मो भ लाात दे म्हणजे देवाची ओटी भरावी लागते आणि बायका एकमेकीांची भरतात ना ग असं सर्व साहित्य वगैरे सर्व मैत्रिणी आम्ही सोबत जातो मग तीथ गल्यानंतर आपली पूजा हो ते आरती वगैरे करायची असे आरती वगैरे करतातई बायकम आणि भरपूर म्हणजे एक का आम्ही इकडून जातो तसं अनेक ठिकाचे पायक तिथे जमलेल्या असतात अ ते ते झालं की आपलं झाड दोरा गुंडाळाच सात चक्कर मारायचे ते पूर्ण झाले की लगेच एकमेकीचीवटी भरण्याचा आणि प्लस हाधिकुंकाचा आपण कार्यक्रम त्याच्या सोबतच घेतो अस सण असतो आणि सणाला बघा ना आता कस सण किंवा आता जुन्या काही संस्कृती होती ती बऱ्यापैकी मांग पडली आणि आता आपली नवीन संस्कृती सुरु झालीय कुठलाही सण असो काही असो व्हिडिओ बनवायचा ता फोटोशूट वगैरे करायची ते इन्स्टाला आपल्या याला स्टेटसला वगैरे ठेवायचं म्हणजे सध्या हेच चालय स ननवारांला पण असं हो ना तुमच्याकडे पण करत असेल ना सर्व
अ आमच्याकडे करतात पण मी अनमेरिड आहे त्यामुळे जस एवढं त्याच्यात सतत चल असत कस ते कस आनंदाचं वातावरण अस म्हणजे फक्त आनंदाच नाही तर कस पोरांना एकत्र जोडण्याचं जे नाती असतात आपले किंवा समाज असतो त्यांना हे आपली संस्कृत किंवा नवी नवीन पिढी असते त्यांना ना आपली संस्कृती दाखवायची हे हे असं असतंय मग आमच बघून तुम्ही करत करा करतातच ना आपल बघून ते एकत्र बघण्याच काम करते हे सण हे ह्याच्यामध्ये परत एकत्र कुटुंब आणतात किंवा सामाजिक एकी असतय किंवा बंधुभाव येताना असत म्हणजे बंधुभाव एक सार्वजनिक कार्यक्रम करायचं गणेशोत्सव असतय नवरात्र, दिवाळी ह ह्याच्यामध्ये कस जातीभेद पण नसतय हे सगळं विसरून आपण हे सगळे मिळून
हहह. हो म्हणजे कस म्हणजे मला तेच म्हणायचं की आपण ह्या गोष्टी करतो सध्या छानपैकी सर्व हो ना आपली जी नवीन पिढी आहे मग ती आपल्याकडून काय घेणार मग आपण सण जे ह जे करणार ते नवीन पद्धतीने ठीक आहे आता काळानुसार बदल ही केला पाहिजे पण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पण कुठेतरी आपण जपल्या पाहिजे आणि ह नव्या ते गेले शिकवून आणि आपणही त्या करून केल्या पाहिजे पुढे नाही का तेव्हा ती सण आणि संस्कृती आपली जपली जाते नाही
हम्मम हम् पहा घरामध्ये आनंद आनंदाचं वातावरण असतय परत घरांची स्व स्वच्छता होते रांगोळी असतात नवनवीन कपडे भेटतात
हो बघा ना तर आपल्याकडे करता म्हणजे विविध सण म्हणजे दिवाळी झालं उन्हाळ्याचे सण झालं तर कपडे वगैरे घेण्याच त मुलांना बायकांना साड्या वगैरे घेण्याचं जे निमित्ताने त्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे कस मग उत्साह निर्माण होतो म्हणजे सण उत्सव त्याच्यासाठी बनवली की सर्वांनी एकत्र येऊन करायची असत तस
ह आणि आपले भारतातले सण कसे माहित आहे का एक तर जास्त करून ना आपल्या ऋतूसोबत जुळलेल्या असतात म्हणजे निसर्गासोबत आहे जस की आपल्याला आता मकर संक्रांती काय तर त्याच्यामध्ये तिळगुळ खाल्ला जातो तर तिळगुळ हिवाळ्यात कस शरीराला उष्णतेची गरज असते ना तर ते त्याच्यासाठी चांगलं आहे तेव्हा होळी झाल रंगपंचमी झालं हि कस हिवाळा संपून पोळा म्हणजे उन्हाळा सुरू होण्याच्या काळामध्ये ना त्यामध्ये वेगवेगळे रंग असते तर गुढीपाडवा झालं दिवाळी झालं हे हे सण कस श शेतीशी जुडलेले आहेत म्हणजे नवीन पिकं
हो हो बघा ना म्हणजे मकर संक्रांती मध्ये पण बघा ना आपण अ हरभारा झालं गाजर झालं ऊस झाला गव हे उंब्या झाल्या हे जुन्या गोष्टी म्हणजे कसं मुलांना पण बघायला भेटता या हे खायचं असत हे अस करायचं असतं खुप उत्सुकतेने करतात हो ती पण म्हणजे त्यांना हे नवीन बघता बघायला भेटत आता छोटी छोटीच असतात ती ती पहिले पहिलेच बघतात अशी मग त्यांना खूप भारी वाटत आपल्याकडे असं असतं तस असतं हे का माझी मुलगी येते ती बघा विचारत असते मम्मी हे कशासाठी बनवायच हे का करायचं असतं मग तिला ते सांगितलं की तिला पटतं या मग मी पण करेल बर का मम्मी तुझ्या
हा हा ह ह हो ना लहान मुलांमध्ये कस उत्सुकता होते ते हे ना प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची हे हे असं का ते तसं का म्हणजे त्यांचे जास्त प्रश्न असतात आपण कधी कधी वैतागतो कि किती विचारतेस
हो ना आणि बघा ना अ आणि वयोवृद्ध जे असता आपल्या घरामधली जे मोठे व्यक्ती असतात ती आपल्याकडे बघतात का ही नवीन पिढी पण हे सर्व गोष्टी जपून सर्व गोष्टी करतात त्यांनाही त्याचा आनंद वाटतो उत्साह वाटतो. ते पण मग त्याच्या सहभागी होतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणि काही गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला आपण जेव्हा पुढाकार घेतो बघा याच्यामध्ये करण्या साठी तर त्यांच्याकडून पण आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात मग अजून म्हणजे आपलं काही त्यांचं काही आणि नवीन पिढीचं काही असं सर्व गोष्टी पुढे जातात नाही का
हो ना हो हो म्हणजे आपल्या आपल्या जनरेशन नुसार ते त्यांच्या त्यांच हे करून जात
ह हो ना आमच्याकडे बघा आता आम्ही तीनही जनरेशन ना सोबत घेऊन चालतो म्हणजे थोड आपले घरातले जे म्हातर व्यक्ती त्यांच काही गोष्टी जोप बसायच्या आपल्याही करायच्या आणि मुलांच्या नुसार त्यांच्याही करायच्या नाही
हा हो ना
हो हो हो म्हणजे कस सर्वांच मन जपून आणि स आपण साजरी करतो म्हणजे आपले पूर्वजण, पासून आलेली परंपराच आहे नाही का ती एक का सर्वांचं मन ज. मुलाने आणि छान सर्वांनी एकत्र येऊन करायचा उत्सव म्हणजे सण.
हम्म हम हो ना आपल्या पुढच्या पिढीला पण आपली संस्कृती. किंवा एखाद पोशाख असे खाद्य पदार्थ असतील ते, आपली परंपरा आपण शिकवत जातो पिढ्या जेवंत पण राहते ना नंतर
म्हणजे बघा आता आणि खूप साऱ्या आठवणी पुढे घेऊन जाता येत बघा. आपल्या ह्या गोष्टींच्या म्हणजे भरपूर आठवणी अस या आपण त्या वेळेला असं केलं होत. म्हणजे आपली पुढची अजून पिढी येणारी तिलाही सांगू शकतो की आई आग मी अशा माझ्या वेळेला असं केलं होतं आ तू कर तुझ्या पद्धतीने वेगळं कर अस. त म्हणजे भरपूर गोष्टी म्हणजे आपण जेव्हा शिकतो त्या गोष्टी तेव्हा आपल्याला पुढ शिकवता येतात सांगता येतात नाही का हो.
नुकरण आपली पुढची पिढी करत असते काही त्यांच्या मताच आपलं. थोडस घेऊन तेच तसंच पुढं पुढे पुढं चालवत राहत.
हो हो तेच आहे म्हणजे मेन मुद्दा बोलायचा झाला की हाच आहे की आप म्हणजे करतो ते पुढच्या पिढीनी जोपासलं पाहिजे केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ते सर्वात प्रथम आपल्याला सर्व गोष्टी करावी लागेल. नाहीतर बघा काहींच असत कि सर्व सोडून देता. ते फोटोशूट वगैरे त्याच्यातच जास्त वेळ घालून देेतात. आणि काम म्हणजे सर्वांनी मिळून करायची काम ती बाजूलाच राहून जाता मग एकच कोणीतरी करत. मग त्यालाही खूप उदरेशन येऊन जातं काय आम्हीच एवढं सगळं करते आता सणांचे स्वयंपाक बघा पुरणपोळी देवाला नैवेद्य बारीक नैरीक भरपूर रांगोळी वगैरे करायची असते स्वतः आवरायच बाकीचे काम आवरायचे मग अस सर्वां मिळून आणि केलं तर किती छान.
हा हो ना ह नाही एकट्याच्याच जर पडला तर मग ते इंटरेट राहत नाही. सगळं काम करून अस तकडे लक्ष द्यायला नकोसं वाटतय. हां
म्हणून म कस लहान मुल बाकी ते सर्व असले ना त्यांनाही काही गोष्टी शिकवायची. सांगायच्या आणि सर्व सोबत चालली ना मग आपल्यालाही वाटतं अरे सर्व करताय छान वाटतं.
हो ना सगळं म्हणजे आनंद सगळं सण ग आनंदासाठीच असत.
हो हो तेच असत नाही का.
होना म्हणजे ती परंपरा चालू राहतात त्याज्यामध्ये. किंवा आपण एखाद्या सणाला गोड पण बनवतोत एक वेगवेगळे पदार्थ. म्हणजे वेगवेगळे सण वेगवेगळ्या ह्याच्या मना नुसार असत तर असं जस दिवाळीमध्ये आपल्याला फराळ असत. हम्म गणपतीमध्ये गणपतीच्या ह्याच्यामध्ये वेगळच वाता नवरा नसतो हो नाही दिवाळीमध्ये असं एकमेकांना बोलवायचं घरी फराळ करायला या पण त्यांच्या घरी जायचं असं वेगवेगळ्या हा वेगळेच म्हणजे
वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात कोणी काय बनवलय कोणी काय मग आपण त्याची रेसिपी वगैरे शिकून किंवा विचारून आपणही पुढच्या वेळेला ते करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे देवाण-घेवाण झाली म्हणजे त्यात आपलं ही नॉलेज वाटत कुठ तरी म्हणजे काही गोष्टी आपणही करायला सुरुवात करतो नाही का. हो सणाच्या निमित्ताने बर चला. मला छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो हो चालेल चालेल.